कट का केलीस?
हॅलो हॅलो
हॅलो
अगं कट का केलीस?
हॅलो
हॅल हॅलो हॅलो
कोण आहे ग?
हॅलो हॅलो हॅलो
ब
हॅलो हॅलो
हा हा आला काय ग हा आत्ता आला बघ
हे काय कार्य या गंडकाई सोड.
काय रेंज वर आहे वाटत ते
अगं मला पाहिजे ये खरं.
हा माझं फोर जी ये.
हा हा मग तुला नेटवर्क नसेल काय झालं ऍडमिशनच काय काय झालं.
का नाही अजून चौकशी केलं नाही ग तुझ काय नाहीच वयं.
नाही बाई.
हम्म बर बर